हॅलो आवाज येत आवाज येतोय का.
हो हो हो येतोय.
हा कशी आहेस दीदी.
मी मस्त तुम्ही कसे.
छान मस्त.
हो हो झालं ना तुमचं.
हो झालं झालं काय करते.
काय नाही ते आमचं लाईटचं काम आहे ना.
हं, हं, हं.
घर बसल्या तर मग ते एक करते.
हम्म, हम्म, हम्म काय म्हणता अभ्यास वगैरे.
हो आता तर चा हे ग्रॅज्युएशन झालय ना. मग आता मास्टर्सला अप्लाय करते.
ओके, ओके.
हं, मग तर ट्वेंटी सेव्हन पासून कापराऊंड चालू आहे.
ओके. म्हणजे अभ्यास करावा लागतो हो की नाई.
हो
हम्म.
बिना अभ्यास करता काहीच नाही होणार.
हम्म, काय वाटतं तुला अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे.
अभ्यास तर करायला हवाच. अभ्यास नाही केला तर तर काय ह्या जगात हेच नाहीये, व्हॅल्यूच नाहीये.
प्रत्येकाची हो की नाही, म्हणजे माणसाला अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. पूर्वी लोक शेतात पण काम करून राहायची. पण आता शिक्षणाशिवाय कुठल्याच व्यक्तीच पान हलत नाही. ना त्याचं व्यवसाय करू शकत नाही, ना त्याचं नोकरी लागू शकत नाही. ना तो कुठले पैसे कमवण्याचे साधन हे करू शकत नाही. म्हणजे शिक्षण ही जसे आपले अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण ही एका जागी चौथी गरज झालेली आहे, की नाही आताच्या काळात किंवा हम्म.
खूप महत्वाचय शिक शिक्षण नसेल तर लोक, आपल्याला अडानी टाईप म्हणजे असं म्हणतात.
हम्म म्हणजे काय ते आता अडाणी लोकांचं जग नाही राहिलं. पूर्वी लोक नाही शिकलं तरी एवढं विचारल ठेवायचं, पण आता कुणाच्या जरी आत्ताच्या काळात दहावी जरी झाली असेल, तरी पण त्याला अनएज्युकेटेडचं म्हटलं जातं कारण आजकाल जेव्हा ग्रॅज्युएशन होईल, तेव्हा तुम्ही एज्युकेटेड आहात नाही का.
हा आणि आजकाल तर ग्रॅज्युएशनला पण एवढं महत्त्व नाही आहे. जॉबच नाहीय ग्रॅज्युएशन करून स्किल्स, नॉलेज असेल तरच मग कुठ तर जॉब भेटेल.
बरोबर आहे आणि जॉब भेटायला पण खूप स्पर्धा आहे. त्याच्यामुळे शिक्षणात शिक्षण घ्यावं लागतं, की दर्जेदार शिक्षण घेतलं तरच तुम्ही या जगामध्ये या सगळ्यामध्ये टिकून राहू शकता. अभ्यास पण करायचा म्हणून करू शकत नाही तुम्ही. नुसत केलं आणि पास झाले तर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणजे हंड्रेड, हंड्रेड आऊट ऑप तुम्हाला नाईंटी नाईन, नांटी फाईव्ह पर्यंत असेल तर तुम्ही तुमच्या त्या जॉबसाठी अ अवेलेबल असाल असं आहे सध्या परिस्थिती, होकी नाही बरोबर आहे. आपल्याला प्रत्येकाला ज्याची त्याची आवड असेल ज्या क्षेत्राची त्याच्यात क्षेत्र भरपूर आहेत म्हणजे पहिल्यासारख पहिलं तीनच असायच. आर्ट, कॉमर्स आणि याच्यामध्ये एखाद घेतल समजा आर्ट्स मध्ये घेतलं ना, तर आर्ट् मधले काय करू शकतात एखादं शिक्षक होऊ शकतं, किंवा एखादं काहीतरी साध शिलाईच किंवा एखादी मेहंदीचे आर्ट रांगोळीचे आर्ट असे असेल तर कोणीतरी त्याच्यात जात होत पण आता एज्युकेशन मध्ये तुम्ही आय टी आलेला आहे भरपूर साऱ्या कंपन्या झालेल्या आहेत तू जसे म्हटले तस स्किल आहेत त स्किल नुसार काय होत. आपल्याला अपॉर्च्युनिटी जात आहेत म्हणजे तुम्ही एकाच शिक्षण घेत घेतल्यावर तुम्ही तिथे थांबू शकत नाही असे.
हा कॉम्पिडिशन जास्तये आत्ता या जगात
हम्म बरोबर कॉम्पिटिशन पण आहे आणि आपल्याला शिकायला भरपूर सारे असे चान्स आहेत की जिथ आपण आपल करियर घडू शकतो अस एकच नाहीये.
हो हो हो हा.
बरोबरये म्हणजे आपण एकाच गोष्टीसाठी हम्म.
हा त टेन्थ पण आपण पास आऊट आहेत ना म ते ती. पण अशे दुसऱ्या स्किल्स लाईक म्हणजे मेकअपच कस कोर्स आहे. परत. हॅलो.
हा हा बोल बोल.
हॅलो आवाज येतो ना हा. हा टेन्थ जरी पास असल तरी पण अस बिझनेस पण करायला पण डोक लागत.
हम्म नाही नाही खरय. म्हणजे तुम्ही स्वतःला अलर्ट ठेवण अपडेट ठेवण गरजेच आहे याच्यात कारण.
हा म्हणजे आता कस मुली कस टेन्थ पास आउट झाल्या तर त्यांना आता कस मेकअपमध्ये स्किल मेहंदी आर्टिस्टमध्ये ह्यांच पण खूप दिमांड चालूये.
खूप खूप आता म्हणजे बघा. अ ब्युटी पार्लरचा कोर्स केला ना तर सरस मोठा बिझनेस चालू शकतो आता कारण त्याशिवाय कुणीच राहू शकत नाही आता.
ह
ह्याच्यामुळे मुलींनी तर हे बेसिकये मला वाटत आता म्हणजे इथे गरजच आहे कोणी सुद्धा शिक जरी तुम्हाला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नसेल तर अशी जर कला तुम्ही किंवा हे जे शिक्षण घेतल तरी आपण त्याच्यामध्ये आपण स्वतःला पूर्णपणे आत्मनिर्भर म्हणजे पैशांच्या बाबतीत आर्थिकपणा आपण नक्कीच सेटल होऊ शकतो नाही का.
होय.
हम्म आणि भरपूर अस झाल की आता पहिल्या महिला बाहेर पडत नव्हत्या ह्या गोष्टी पण झाल्या की शिक्षणामुळे काय झाले की एकाच व्यक्तीला घ घरामध्ये एकाच व्यक्ती कमावते राहत नाही तर स्त्री आणि पुरुष हे दोघही आता कामावरती जातात.
तरच कुठ तर घर चालू शकत नाही तर नाही होत. ह्या जगात एकट्यान कामवल की नाही चालू शकत.
नाही चालू शकतये कारण महागाई पण तेवढी वाढली पूर्वी तर शंभर रुपयामध्ये भागत होत सगळ आता ते हजाराचे रोज दोन नोटा आहे कुठे जाते माहिती नाही म्हणून शिक्षणाचा उपयोग करून आपण आपल्याला तस अ त्या फ्लो मध्ये ठेवणं गरजेचं आहे शिक्षणाचा उपयोग करून. तरच आपण या जगात टिकू शकतोय म्हणजे पैशांच्या दृष्टीने म्हणा किंवा इतरांच्या सोबत आपल्या स शेजारी बसलेल्या व्यक्ती आहे आपण त्याच्या जाऊन बसलो तर आपण बोलताना, काही गोष्टींमध्ये स्वतःला कॉन्फिडंट राहण्या साठी करण काय गरजचं शिक्षण गरजेचे. म्हणजे तेव्हा त्या आपण बोलू शकू त्या व्यक्तीला आणि त्याला बोलायचं आपल्याला कळणारच नाही कारण आपण बोलणार तरी काय असं पण होत काय काय वेळी शिक्ष- क्षण आपल्याला काय करत की विचार करण्यासाठी आपल्याला अ एक दिशा मिळते आपण काय करायचं. च कुठला विचार घ्यायचा कुठला डिसिजन घ्यायचा. शिक्षणाने आपण शिकू शकतो नाही का म्हणजे नुस्त तुम्ही डिग्रीच घेतली आणी- निर्णय क्षमता नाही हे पण काही उपयोगाच नाही ना
होय काहीतरी पाहिजे ना.
हम्म बरोबर आहे म्हणजे शिक्षण हे इतकं मत- महत्त्वाच आहे की माणसाचे विचार बदलतो आयुष्य बदलतो. म्हणून पहिल्या लोकांनी जे मोठे लोक आहेत. मोठे व्यक्ती आंबेडकर म्हणा किंवा महात्मा गांधी असे जे आंबेडकरांनी तर पूर्ण. कायदा आपल्या भारताचा लिहीला काता शिक्षणाच्या जोरावरच दिला की कारण एका व्यक्तीचं काम होतं. का एवढं त्यांनी नॉलेज अपडेट केलं स्वतःला. तेव्हाच्या काळात हा मग आपल्याला किती शिक्षणाची गरज आहे.
होय म ते सावि- सावीत्रीबाई फुलेंनी मुलां मुलींसाठी शिक्षण हे केलं म्हणून मुली आज शिक त्यात नाही.
शिकतात. नाहीतर मग मुलींना आहे तसच पहिल्यासारखं ठेवाय पण त्यांनी पण त्याच्या किती काळात त्यांनी स्वतःला दुसऱ्यांचा सामना करावा लागला अन्याय तेव्हा ते तरी झालं म्हणून आपण हे करतोय आता हे हम्म. त्यांचं बलिदान म्हणजे त्यांचं योगदान आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आता म्हणून हे गोष्टी बोलणं असो शिक्षण असो म्हणजे ह्याच्यामुळे आपण जगात टिकलेलो आहे असं म्हणायला हरकत नाही शिक्षण
हो बरोबर शिक्षण नाही. इथं काहीच नाहीये.
काहीच नाही आणि कसं आहे ना. एखाद शेतात शेतकरी पण आजकालचा असतो ना शेतकरी करणारा माणूस तो पण आजकाल स्वतःला शिक्ष शिक्षित सुशिक्षित जर केलं त्याच्याबद्दल त्यांनी एखादा कोर्स घेतला फार्मसी म्हणा किंवा काय म्हणतो आर्किटेक्टचर शिक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये पण नवीन नवीन उपक्रम येत तर ते नाही का म्हणजे करू शकतो संशोधन नवीन
हा म्हणजे बी एस सीर आग्रिकलचर
हम्म हम्म हम्म तस
आता आले ना
हम्म त्याच्यामुळे आपल्या भारताला पण प्रगतीशील होण्यासाठी किंवा प्रगतीपथावर येेण्यासाठी आजकालच्या मुलांनी पिढींनी योग्य ते मार्गदर्शन घेऊन तसं त्या फिल्डमध्ये उतरणं गरजेचं आहे म्हणजे आपला पण विकास होतोय. न शिक्षण म्हणजे काय फक्त आपलंच नाही तर आपण आपल्या भारताचा पण विकास करतो आपल्या देशाचा पण विकास करतो. आपल्या घराचा विकास करतो. त्याच्यामुळे शिक्षण ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे आयुष्यातील आपल्या असं मला वाटतं
हो
हम्म
हम
ठीक हे दिदी छान बोललीस तूच, ठेवूयात का आपला झालाय वेळ ओके, ओके, ओके थँक्यू.